हॅलो.
येतोय आवाज? हा, येतोय मला येतोय.
काय करत होती?
माझा येतो का तुला?
हो, येतोय की.
हा. नाही, पहिले माझे एक कॉल झाला त्याचा आवाजच येत नव्हता गं.
ह्या, पाऊस आभाळ पण आहे आमच्या इकडं. आभाळा तेव्हा पण होईल तसा.
हा, आमच्याकडे झाला आत्ताच पाऊस.
हा. त्याच्यामुळे, रेंजचा प्रॉब्लेम.
म्हणजे त्यांच्याकडे पण चालूच होता. माझा आवाज जात होता त्यांना क्लिअर. त्यांचाच आवाज येत नव्हता.
हम्.
हम्म.
काय करत होती?
आ.
काय करत होतीस म्हटली?
काही नाही, तेच कॉल चालू होते. जरा ग गॅप ठेवायच होत ना, म्हणून. थांबलेले कॉल करायलाच.
हम्म. काही नाही अगं, लई बोर होत होतं. म्हंटलं काॅल करावा हिला.
हम्. हम्. आता चालूसं केलंस का? कॉल करायला.
अगं, सकाळी मी बारामतीला गेलते ना. अ पालखी गेली ना आमच्या इथनं, तुका ज्ञानेश्वर महाराजांची.
हा. हा.
त्याच्यामुळे बस नाहीयेत. मग ती आली होती पालखीला. मग तिला जायचं होतं ना, मेडिकलमध्ये दहा वाजता पोहोचायचं होतं.
बहिण आलती का?
हा. त्याच्यामुळे तीला नेवून, गाडी सोडवायला गेलो.
हा. हा. हा. पालखी कधी काल आलती का?
हो. कालच आलती पालखी.
कोणती येते तुमच्या इथं?
ज्ञानेश्वर महाराजांची.
मग, बारामतीच्या पालखीला नसाल जात?
बारामतीला कशाला जायचं? तीच येते आमच्या इकडं.
बारामतीत बा ही येते, संत तुकाराम महाराजांची येते.
हा. सॉरी सॉरी. आमच्याकडे पण तीच येते.
हा. तरी म्हणलं असं काय करती?
बारामतीतूनच हिकडं येते.
झालं का? दर्शन मग.
झाल आगं. ह्या वेळेस काय गर्दीच नव्हती इतकी.
गर्दी नव्हती?
हां. नव्हती आगं, काहीच गर्दी नव्हती. नॉर्मली आपलं होतं. दर्शन, दर्शन पण लई इझिली घावलं.
हा हा मी आत्ता घरनं फोन आलता मला म्हणले, म्हणजे दरवेळेस असं त्यापेक्षा बरीच गर्दी होती.
अरे ते तुमचं, बारामती सिटी राहीली ना. त्याच्यामुळं ते तर बऱ्यापैकी असंल.
हम्म, म्हणून काय त्या दिवशी दर्शनच झालं नाही. मग पहाटेचेच गेलते सगळे, दुसऱ्या दिवशी.
हम्.
शारदा प्रांगणला.
कुठं असते गं?
शारदा प्रांगणमध्ये मुक्काम असते गं, भिगवण चौकात.
हा हा. हम् हम्.
असं पण नाही की, पहाटेची गर्दी नसती लाईन असत्यात बरेच.
बारामती काय छोटं
तेच की.
आ... पप्पांचा फोन येतोय बाई मला. चर्््््््
हा, तसंच होतंय. तसचं होतंय. फोन चालू असतानाच, फोन येतात बरोबर.
हम्. मला हा कायच म्हणजे कायच करमत नव्हतं. म्हंटलं चला, चित्रकला करत बसूयात काय तरी.
काय करत बसुया?
हॅलो.
ड्रॉइंग ड्रॉइंग.
हा हा हा.
तु माझं, डॉईंग नसेल बघितलं अजून.
नाही बाई.
हम्म्.
म तू, टास्क नाहीत आले तुला?
आलेत की.
मग काही काम नाही
अगं मी हे करत होते, कपडे धुत होते. कपडे आत्ताच धुऊन झाले माझे. पण मला काहीच करमनायले असं आभाळ आल्यासारखं झालंय, लई विचित्र झालया.
करमना म्हणजे मन लागत नसेल उदास उदास असं.
हा, वेगळंच होतंय. ते आभाळ आल्यावर लय वेगळं होतं, अगं काही करू वाटत नाही काय नाही. तसचं झालया.
तसंच झालंय.
म्हणून मग मी म्हंटलं तुला फोन करावं तर फोन तरी होईल.
हो. माझे राहिले ते एक दोन कॉल ते पण आज करूनच घेते आजच्या आज.
मी आता तुझं हे लास्ट राहिलयं ना आता मग परत दुसरं कोणाला तर बघते आणि करून घेते त्यांच्याकडून.
हां होईल तेवढ्या लवकर कर सोमवार पर्यंत म्हणल्यावर.
हो करतीये की करतेच आहे आता तनुजा पण फ्री होती बट ती पडलीये आता.
हां तेच झालंय आपल्याला टाईम आहे पण आता समोरच्याला पण पाहिजे का नाही टाईम
हम्म समोरच्याला पण टाईम पाहिजे. अरे ते म्हणजे जुन्या पर्सनसाठी असेल आम्ही आत्ता नवीनच आहे ना का सगळ्यांनाच?
सगळ्यांनाच.
होय अस कसं आता ट्रान्स्क्रिप्शन टास्क तीन महिने कंटिन्यू राहणार म्हणले.
म्हणजे?
तिथं ग्रुप वर मेसेज बघितला नाही का महत्त्वाची सूचना?
तीन महिने काय?
कंटिन्यू राहणार आहे आता ट्रान्स्क्रिप्शन टास्क. म्हणजे तुम्हाला पैसे पैसे कमवायला तुम्हाला चांगला चान्स ते बोलल्या मॅम त्याच्यासाठी खूप आलाय बघ फोन व फ्रेंडचा टास्क करून घ्या म्हणले तरच तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क येईल.
कधी कधी आलाय मेसेज? कधी आलाय मेसेज?
हो आजच आलाय, मी आजच बघितलंय.
कुठं आहे?
आहे बघ तिथं मी वाच. ते बोलले की फोन अ फ्रेंडचा टास्क करा म्हणजे तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन टास्क कंटिन्यू करता येईल तुम्ही किती पण करू शकताय मग. चांगला चान्स आहे तुम्हाला पैसे कमवायला.
असं व्हॉट्सअप ग्रुपला म्हणतेस का आलय?
हो हो व्हॉट्सअप ग्रुपला च आलेय.
मला नाही आलं मला का दिसत नाही?
तुझ्या ग्रुप मध्ये बघ.
नाही ग तू ज्या ग्रुपला आहे त्याच ग्रुपला बघतेय.
आहे आहेत.
मला स्क्रीनशॉट टाक बरं. काय?
प्लेट वगैरे केलाय का म्हटलं परत काय?
ब काय माहित नाही मी बघितलंय सकाळपासून कारण तसा काही मेसेज तर आला नाही.
नाही आलता मी वाचलाय, मी स्वतः वाचलाय.
बघ बरं आहे का आणि मला स्क्रीनशॉट टाक.
आत्ता नको कॉल झाल्यावर बघ.
आपली अगं त्यात असं पण मेन्शन केलंत की तीन महिने कंटिन्यू राहणार आहे आता ट्रान्स्क्रिप्शन टास्क. त्याच्यामुळं फोन अ फ्रेंड चा टास्क कंटिन्यू करा
तेच सांगते मी, सकाळपासून मेसेज बघते मला असा मेसेज दिसलाच नाही.
माला तो दिसता आणि वाचला सुट.
बरंच कॉल झाला मणा स्क्रीनशॉट टाक.
आणि मला हे पण मला हा पणावतात ना क तीन महिने कंटिन्यू राहणारे म्हणजे कधी कधी बंद राहतात.
बघ मला पण काही माहित नाही, कारण मी पण न्यू आहे सगळं माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे.
हम्म हम. पाहिजे कधी प बंद र असते का काय.
काय?
यला पाहिजे म्हटलं ग, बंद राहतेय काय काम.
अ म्हणजे, माझ्या ओळखीत जेवढ्या आहेत त्या आहेत, काहीतरी एक वर्ष झालं काम करतायत. पण, त्यामधलं असं नाही कधी झालं.
पहिल्यांदाच झालय.
हम्म म
आवाज येत नाही तुझा.
एक आपण होतय म्हटलं ना झाले प्रॉब्लेम.
हा.
कारण की काळा आलं की होतेस
होत असेच.
हम्म. बसक आहे त.
आत्ता कपडे धुतलेस?
म मी काय आराम त लेे ना बा.
हम्म हम्म.
सकाळी जाला शक्य नवती, लवकर कपडे म्ह धुत पवीला शाळेत सोडायचं.
हो.
आणि तिला सगई सोडल्यानंतर तिला लगेच आणायला गेल की मी. दिड वाजता तशिच आले. आणि तिकडून तसेच तिला आणलं दीड वाजता, येयला घरी दोन वाजले आम्हला. कसले कपडे असता.
हा हा.
घरातल आवरून गेलतीस काय मग स्वयंपाक वगैरे सगळं. हम्म. हॅलो?
हा.
तुझा आवाज लई कमी येतोय मला.
काय माहिती तुम्हाला मोबाईलचा काय तरी इश असेल.
फोन नाही ना येतोय कोणाचा?
का अगं फोन नाही येत कोणाचा, तू त्या दिवशी पण म्हहत होते तुझा आवाज पण येती म्हणून.
हा तेच. कमी येतोय लई, कारण आता मी बाकीच्याना करते, त्यांचा एकदम क्लिअर आणि अस मोठा येतो आवाज.
आमची आपटती सारखा सारखा फोन, त्याच्यामुळे त्या फोनच सगळ हेच झालय.
काय पाऊस पण दमच घेईना नावाच घेईना थांबायचां.
आमच्या इकडं पाऊसच नाय.
चालू झालात आता बघ, सकाळी एकदा पडला, परत थोडया वेळ झाला. आता मगाशी पडला, परत चालू झालाय आता.
कंटिन्यू रोज पाऊसे?
नाही ग. आजच हया, आजच आलाय. एक, दोन, चार दिवस बंद होता. आज आलाय.
एवढा झाला बंदचे.
हम्म.
आम्हाला पण बंदच आहे ब इतक्या दिवस झालं.
हा हं.
हम्म. बरं झालं उलट, नाहीत लई घाण होते अगं पावसामुळ
हो का?